हा. नमस्कार हा नमस्कार म्हंटल, हा. मला आता पावसाळ्यात जर ट्रिप करायची म्हटली, तर कुठे योग्य राहील?
अ सर इथे, एक पद्मालय म्हणून ये. एक गणपतीचं देवस्थान ये. म्हणजे त्या ठिकाणी खूप जळगाव जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी खूप.. सुंदर पर्यावरण म्हणजे, जे आजूबाजूला ज्याच वातावरण आहे.
हम्म.
म्हणजे जसं एक छोटा तलाव आहे. अ गार्डन आहे. म्हणजे तिथे बघण्यासारखं फिरण्यासारखं
मग पद्मालापेक्षा मनु मनुदेवी तर सगळ्यात चांगलंय?
मनुदेवी आहे, हो. त्याच्यानंतर मग अजून एक, पुनब देव म्हणून पण आहे.
मी गेलेलो आहे तिथं.
हा तेवढ्याच आजूबाजूच्या
म्हणजे मी नांदुरेला राहतो ना त्याच्यामुळे आमच्याकडचे बरेचसे मंडळी येतात. तिथे आता तो धबधबा जेव्हा सुरु होतो ना.
हा.
त्याच्यापेक्षा
एक तुम्ही, निंबादेवी म्हणून ऐकलेलंय का? एक तो पण एक भरपूर सुंदर स्पॉट आहे.
हा शक्य तोवर शक्य तोवर मराठी शब्दांचा जास्त वापर करा.
ओके सर.
आपण विचार करतो ना तर आपल्या परिस् सार मध्ये सुद्धा भरपूर सुंदर ठिकाणी असतात जिथ आपण सहल नेऊ शकतो, तिथं ऐकदा आपण एक दिवस भेटू शक तो जाऊ शकतो फिरायला पण आपण काय करतो ना दूरच बघतो.
नाही बघायला गेलं सर इथे म्हणजे जवळपास तरी तीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे एका दिवसात आपण जाऊन येऊ शकतो.
हम्म.
हे बघण्यासारखे खूप सुंदर सुंदर ठिकाण आहे.
हो.
अं जसं की आता त्यानंतर तिथे ना एक नंदीग्राम म्हणून पण आहे.
हम.
तिथे कसं पूल वगैरे आहे म्हणजे तिथे देवस्थान झाल्यानंतर तिथे पूल वगैरे मध्ये तिथे जात येत.
तसं म्हणजे मला जळगाव जिल्ह्यात तिथे दिवस मनुदेवी खूप आवडलेला आहे आणि आपलं ते एक ठिकाण बघा पक्षी अभयारण्य यावल यावल ला तिकडे
हा ते यावल यावलमध्येध्येच येतंय नंदीग्राम जे मी सांगितलं तुम्हाला
अच्छा.
हा. तिथे कसं सर्व कुटुंब वगैरे लहान मुलांसाठी ते तिथेही एक बगीचा आहे. बगीचा नंतर जे आपण स्विमिंग पूल वॉटर पार्क वगैरे जे म्हणत आपण . हे पण छान आहे.
मला असं वाटतं ना आपण म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास म्हटलं ना तर अजिंठा पण एक चांगलं ठिकाण राहील.
हो अजिंठा आहे.
आता अजिंठा जी वाघोर नदी येते ना अजिंठा मध्ये ती उगम पावते. आणि जेव्हा आता पावसाळा असतो ना तर वाघोर नदीचा तिथला उगम तुम्ही जेव्हा तो धबधबा बघता. तो म्हणजे अजिंठाला किती छोटी आणि इथ तिथं किती मोठं अफाट पात्र होतं फक्त किती शंभर शंभर किलोमीटर मध्ये
छान आहेत आणि एक तुम्ही पाटणादेवी म्हणून ऐकलेला असेल.
नाही मी ऐकल नाही ते
अ ते एक आपलं जळगाव जिल्ह्यामध्येच आहे. तिथेही सर जे लेण्या आहेत ना.
हा.
खूप सुंदर ज्या अजिंठ जसं लेण्यां आहेत त्या टाईप ते लेण्या वगैरे तिथे आहेत डोंगर वगैरे आहेत बघण्यासारखं तिथे एकदम छान ह. अ आम्ही जळगाव.
प्रॉपर जळगाव मध्ये का? हा चला मग काही दिवसाांमध्ये येत. त्याना मी भुसावळला तुमला शंभरक्के भेटन कॅनीन ला येत असतो मी हा जॉब काय करता तुम्ही
आम्ही सर कंपनी मध्ये हम.
हा मला एक म्हणजे असं आता आमच्याकडे समजा, विदर्भामध्ये तुम्हाला माहितच आहे. का? महाजन महाराज संस्थानच म्हणजे फेमस आहे. प्रसिद्ध आहे ते जर तुम्ही आले ना, तर आता आनंदसागर सुद्धा एक चांगलं स्पॉट आहे, म्हणजे एक चांगलं ठिकाण आहे. आनंदसागर पण आता सध्या ते बंद, त्याच काम चालू आहे.
बरोबर.
आणि ट्रिपला तर आणखी म्हटलं ना तर म्हणजे जवळपास पावसाळ्यामध्ये आहेत. ना जिथं म्हणजे आहेत असं, चिखलदरा ठिकाण तुम्ही कधी गेले का चिखलदऱ्याला?
हा नाही तिथे जायचंय सर मला
जायचं असलं ना तर, मला आधी सांगाल. तुम्ही मी तुम्हाला ना तिथल्या काही राहण्याचा नंबर दिला, आणि चिखलदरा हे एका दिवसात न होणाऱ्या ठिकाण आहेत. दोन दिवस पाहिजे. तिथं किमान,
हा ते इथून थोडं दूरही पडतं.
नाही तुम्हाला लांब तर पडल. पण तुम्हाला आहे ना तिथं फिरायसाठी सुद्धा म्हणजे ते जे आहेत ना ते पॉईंट खूप
बरोबर.
त्यासाठी तुम्हाला म्हणजे, अगोदर म्हणजे घरून तुम्ही समजा चार वाजता निघाल तर बाय ट्रेन जाणार कस? काय? तुमच त्या हशोबान तुम्ही करा स्वतः वाहन जर असल
हा नाही नियोजन तसच करू आम्ही जे स्वतःचा वाहन हे कारण कसं स्वतःच वाहन असलं म्हणजे कुठे एक, दोन ठिकाण जास्त पाह बघ
हा तुम्ही जर स्वतःच्या वाहनान गेले तुम्ही मग माझ्या माझे माझ्या दारापुडून जाणार, म्हणजे मोठ्या नांदुर्याहून हनुमान आहे ना. मोठा हनुमान, तिथूनच जाणार तुम्ही तिथून, म्हणजे म्हणजे जळगाववरून भोस कावल, नांदुरा नंतर शेगाव व अकोट अशा मार्गे जायचं तुम्हाला. ते योग्य राहील.
बरोबर.
हा तर आणि तिथं गेल्याच्या नंतर शो म्हणजे माझं असंच मला सजेशन म्हणजे हे राहील तुम्हाला, का सल्ला राहील तुम्ही विक वीकेंडला नं म्हणजे आठवड्या शेवटी नका शनिवार, रविवार नका जाऊ मधल्या दिवसात
हा त्या दिवशी थोडं गर्दी असते.
हा आणि गर्दी असते. आणि त्यातही तिथं तुम्हाला म्हणजे स्टेसाठी तुम्हाला जास्त खर्च येऊ शकतो, अ मधल्या दिवसात जर गेले ना. छान बघता येईल, आणि शक्यतो वर ऑगस्ट ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तिथे जा.
बरं, आणि ते रूम अवेलेबल होत नाही, तिथे बरोबर शक्यतो वीकेंडचा तर वार असला की
तुम्ही येताना खूप से महागड्या भेटतील मग तिथ होम स्टे घ्यायचा कधी पण सगळ जण असल, आणि फॅमिली असेल ना तर फारच चांगलं पण, शक्य तर हॉटेलमध्ये आहेत, तिथ जास्त हे असत.
बरोबर.
तुमचं लग्न झालेलं आहे का?
हा, लग्न वगैरे झालेलं आहे. सर तुम्ही या साईड ला इथल्या आपल्या जिल्ह्यामध्ये इथून सोडला, अजून बाकी काय फिरलेले आहे मग?
मी पूर्ण भारत फिरलो, पूर्ण भारत म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत फक्त सेव्हन सिस्टर जे आहेत ना म्हणजे तिकड ज ईशान्यकडेचे सात राज्य ते सोडले ना, तर मी नवोदय विद्यालयत शिकलेलं आहे. आणि मला फिरायचा खूप छंद आहे. माझ म्हणजे आवडत हे आहे.
बरबर.
ते म्हणजे माझ अस समजा मी एक सव्वा लाख रुपये त्या फिरण्यावरती आमशीर इन्व्हेस्टमेंट तो माझा लहाना भा हो, नेव्ही मध्ये आहे ना, त्याच्यामुळे मग आम्ही, म्हणजे समुद्रकिनाऱे तर भरपूर फिरलो. आता लेटेस्ट मी हिमाचलला जाऊन आलेला आहे.
हा सर, आप फिरायला तर आम्हालाही खूप आवडतं, म्हणजे आमचा - पावसाळ्यामध्ये एक ते दोन ठिकाणं असतात, फिक्स. म्हणजे, तर दरवर्षी नवीन-नवीन ठिकाण असतात आमचे. की समजा, या वेळेस इथे गेले, त पुढच्या वेळेस तिथे जाऊ असं.
तुम्ही जंगल सफारी केलेली आहे काय?
अ, नाही. अजून तर असा काही चान्स आला नाही, अजून.
मी जंगलात सफारी तीन ते चार वेळा केली, म्हणजे इथं आणि मला दोन वेळेस वाघ दिसले आणि दिसल! अस्वल दिसलं! त्याच्यानंतर, बुद्ध पौर्णिमेला रात्री प्राणीगणना असते ना, तर त्यावेेळेस मी लगातार चार वर्ष झाली, मी मैचानावर जात आहे.
एक बिबट्या बघण्याचा एक प्रसंग तसा आलेला आहे आम्हाला. पाटणा देेवीला. म्हणजे तिथे ते डायरेक्ट अ सिटी सोडून काही वीस-पंचवीस किलोमीटर, थोडं बाहेर सिटीच्या तिथे भ भरपूर जंगल, वगैरा मध्ये येते, पण कधी झाला म्हणजे तुमचं झाला नियोजन ते एक वेळेस तिथे चक्कर मारा. ते बरपूर ताणे बघण्यासारखं आहे ते पण.
हो.
फोटो वगेरा साठी एकदम बेस्ट हे.
अ, तुम्हाला म्हणजे आपली फेकरी आहे ना, म्हणजे पॉवर हाऊस - त्याच्या मागच्या परिसरामध्ये सुद्धा आता म्हणजे मी एक लग्नाला गेलो होतो ना, तर त्यावेेळेस तर, ते हायवेचं काम चालू होतं. चौपदरी करणाचं ना आपल्या? त्यावेळेस, तो बिबट्या रस्त्याने धावत आला होता. तिथं.
अच्छा!
हा, म्हणजे तिकडून आहे ना, आपल्या तापी नदीच्याकडून, तिकडून आलेला होता. तो त्या रावेर साईडनी. ह, तर आम्ही म्हणजे सगळेजण असे वाहनं लोकं थांबवून बघत होते. ते
सध्या एवढा दोन वर्ष अगोदर जळगाव जिल्ह्यामध्ये कधी बघायला मिळाले नाही, पण एवढं दोन ते अडीच वर्षामध्ये दर महिन्याला काही ना, काही एक बिपट्या म्हणा
हा, ते तुमची केळीे - अ आता दूर कशाला जाता तूम्ही, आपलं हातमुरच धरण आहे ना म्हणजे हात तळा वगैरे त्या परिसरामध्ये पण बऱ्याच दा बूपटया दिसतो ना? आता मला कसं मी रेंग्युलर कॅन्टीन ला येतो नि तिथं कॅन्टीन ला तर बरेचदा समजा, आता माझी मावशी वगैरे, तिकडे आहे
कॅन्टीनला इथली भुसावडची, का जाऊ वरणगावची?
वरणगावची नाही, भुसावळची वरणगावच्या कॅन्टीन मध्ये एवढं सामान नसतं, भुसावळची. हा, तर म्हणजे दोन ती म्हणे आता लिकर साठी यावच लागते मला अन् तू कुठं निघून जा
बरोबर हो.
हा, सामान माझ्याकडे दोन कार्ड आहेत. माझ्या भावाचं आहे, आणि माझ्या सासऱ्यांचं आहे. हो, माझ्या भावाचं कार्ड जर समजा असलं त मंग विकत त्याला म्हजे त्याला तो ऑफिसर आहे मये त्याला आ दहा बाट
अच्छा!
माझा भाऊ सुन्दा सुट्टीवर आला की नई मग तर आम्ही म्हंजे बरे म तू काय म्हणे परवडत नाही सारखं येणं हा, मला सहल सहल साठी एक चांगलं ठिकाण आहे. पण तुमच्या कळे ना आता आता मोनु दिवेला आलो ना तर मग हे करन.
या नक्कीच.
हो बघा आता आपून म्हणजे विचार करतो का आपल्या शेजारी कुट कुट ठे कारण आपण तिथं जात नाही आणि लांब जातो म्हणून म तेच म्हणायच कधी आपल्या जवळची ठिकाणं पहिली बघून घ्यायचे.
जवळच्यात ही बघण्यासारख भरपूर असता पण कसं आपल्याला काय आप पण बाहेर जे काही रील वगेरा बघतो डोक्यात तेच असते तेच अस असेल तिथे तसाच आणि बाहेरचे लोक आपले इथले रिल बघता.
बघा आता आपले अ आपले दहा मिनिट झालेत आता दहा मिनिटाच्या वर झाले मी कॉल कट करतो. नी तुमला व्हाटस सप करतो मग नंतर आपण बोलू आणि नंतर मी दुसरा कॉल करतो तुम्हाला ठीक आहे.
ओके ओके चालेल, थँक्स यु.